हॅलो.
हा, बोल की.
पावसात वगैरे, कुल्फी वगैरे खाल्लीय का, कधी?
पावसात कुल्फी खूप वेळा खाल्लीय. ती पंजाबी कुल्फी येत होती बघ.
दहा - दहा रुपयला. बरं वाटायचं. पण ते मज्जा येत होती. आम्ही तर खूप काय- काय? बर्फ गोळे तर किती खाल्लेत. आमच्या कॉलेजच्या पण शाळा समोर वगैरे थांबायची. आमच्या कॉलेजचा किती, छान ग्रुप होता. आम्ही सगळे मिळून, आमच्या इथला अरविंदचा वडापाव. अरविंद चेस बन समोसा, बन कचोरी खायला वगैरे जात होतो. बाहेरच बसणार. वर्गाातच जात नव्हतं कोण.
आपली अजून एक आठवण आहे बघ. सज्जनगडची, गोळा.
सज्जनगडच गो बापरे! दोन - तीन वेळा तिथंच, थांबून खाल्ला होता. नाही मस्त वाटलंय. थांबा, द्या. अजून एकदा.
ताना. गुलकंदाचा फ्लेवर. तो मात्र प्रॉपरली होता, गुलकंद.
हम्म, चांगलं लागलं होतं ते. आपण तिथे दोन- तीन वेळा तिथ तेच थांबून खाल्लेलं. आणि माकडं पिशव्या वैगेरे पळवतील म्हणून घाबरत होतो.
आणि माकडे येऊन बसत पण होती की. माकडे येऊन बसत पण होती.
केळी वगैरे काय हात दिसली की, झालं उचलून पळूनच जाणार ते.
मला अजून एक आठवते. आम्ही कॉलेजला असताना, आता ल झाल्यावरती लास्ट इयरला उन्हाचं दिवस होते असेच. पेपर वगैरे आमचे चालू होत ते आणि गोळावाला बाहेर येन उभारला होता. दोन होते, दोन गोळेवाले. आम्ही रोज ठरवत होतो. आज खायचं. उद्या खायचं. आज खायचं. पण काय व्हायचं सुट्टे पैसे कुणाकडेच सापडत नव्हते. कारण, ऑनलाईन त्यांच्याकडे नव्हते
हा, आता सुट्टे कोण ठेवत नाही. नाही कॅश पण कोण ठेवेना. आता जास्त करून.
हो, मग आम्ही काय केलं. पार्किंगवाल्या काकुंकडे गेलो. त्यांच्याकडे क्यू आर कोड होता. त्याच्यावरती पन्नास रुपये मारले आणि त्यांच्याकडून पन्नास रुपय घेऊन, आम्ही पाच जण जाऊन, दहा- दहा रुपयाचा गोळा खालो.
आमच्या जर, आम्ही तर कॉलेजमध्ये तिकडे होतो. त्यावेळेला पण कसं, सगळ्यांचे वाढदिवस वगैरे साजरे करत होतो. ते आणि आमच्या कॉलेजमध्ये नंतर, आमचं संपत आलं होतं वर्ष. तेव्हा कॅनटीन आलं होत.
बापरे
म तिथं वडापाव, समोसा त्याच्यानंतर ढोकळा आणि ते अं काय त ब्रेड कट काय ते ब्रेड पॅटीस म्हणत होते त्याला पॅटीस ते वगैरे मिळत होत आणि पोर काय करणार आमच्या वर्गातले, जाऊ देत तिथं आधीच बसणार कारण, ते गर्दी व्हायची ना तिथं
हो
आमच्या सगळ्यांच जण, खुडच्या वगैरे घेऊन आमच्या वेटिंग करत बसणार आम्ही गेले ना, मग सगळं तिथंच किती प तर तिथच पडेल च हा पी हे पी पी आणि कोन नाही आलं ना, त्यांना कॉल करत हो तर सकाळ -सकाळी सात सात वाजताच काय झालं आज कॉलेजला येणार आहे की नाही, किती वेळ अस तसं करून एकमेकांना बोलवून घेत होते. आणि काय नाही वर्गातच कोण जात नव्हते सगळ बाहेरच.
आम्ही पण वर्गातच, पण आम्हाला
टाइमपास करायलाच बोलवत होते. आम्हाला असं काही नव्हतं आं आमच्यातलं काय करणार माहिते का? कोणतरी एक जण वर्गात बसलेलं असेलचं ना, त्यांच्या वया वगैरे घेणार का तर काही जण बरेच जण एकमेकांच्या ट्युशन मध्ये होते ना.
हो
मग त्यामुळे ते काय करणार त्यांच्या वया आणलं की, मग आम्ही पण त्यांचंच घ्यायच कम्प्लीट करायचं.
आम्ही पण कमप्लीट करत होतो तसं.
त्यामूळ मग सगळे एकमेकांच्या वया घेणार नाहीर माझं कर कि ग, माझं लिहून आण की गं मला हे देखील ते देखील. आणि काय आम्ही असाइनमेंटच्या वेळेला उगेच, कॉलेजमध्ये जात होतो वर्गात नाही तर कॉलेजला जाऊन, पण वर्गात जात नव्हतो सगळे बाहेरच
ल आधी सर म्हणून होते ना, आम्हाला ते तर काय करायचे माहिती का एकच विषय शिकवायचे आणि लगे दुसऱ्या दिवशी पासून लगे टेस्ट घ्यायचे, मग काय करायचे पोरं मुद्दा मुन सर दिसलेय की, सगळेजण कॅनटीनला पळ, कुठं कोण लायब्ररीला जा असं करून लपून बसत होते
आमच तर नाही बाबा, काय काय जण मुद्दाम वर्गात जाऊन बसणार. आणि मुग फालतु कर ना काय तर र उगं सरांनाच प्रश्न विचारणार मग सर हे काय केलंत? मग ते काय, ह्याच काय आहे, त्याच काय जसं कही खूप अभ्यास करून आलेत.
मग आमच्या वेळेस काय करायच माहिती का, त्यांनी शेवटी काय केले एकदा लायब्ररीतच घुसले आणि तिथं जे जे विद्यार्थी दिसतात ना सगळ्यांना बोलवलं तुम्ही जर आता क्लास तुम्ही नाही आला तर, मग मी परत आयुष्यात तुम्हाला पेपर काय येणार काही जाणार आहे कुठ महत्वाच हा आणि सगळ्यांची ना, हजरीच मांडणार नाही सगळ्यांचीच हजेरी माझ्याला एकदा पण विद्यार्थी आले नाही त्याच नोंदणी करणारे म्हणले तिथं
शेटस वाटवतात का, शाळेमध्ये होते आम्हाला तरी
हो भेटतयात मला अजून ते.
त्यांनी अ पेपर वगैरे सगळ्या मुलांना जे येत नाही ना ते, म्हणजे रिकाम्या जागा भरा. एका वाक्यात उतरे लिहा. तुम्हाला जर उत्तर लिहिता येत नसेल, किंवा आठवत नसेल, तर तसच सोडा म्हणत होते. आणि काय कणार जेव्हा पेपर तसायला लागले. त्यांना कळायच ना. मग परत सगळ्यांचे पेपर वाटत होते. सगळ्यांना फळ्यावर उत्तर लिहून देत होते. आता लिहून काढा म्हणायचं हे. त्या गरज म्हणल हे बापरे हे काये? पण हीरेमट सर फार स्ट्रिक्ट होते बाबा. इतिहास वगैरे.
मला ते हिरेमठ सरांचं हिरेमट सरांचा अजून एक किस्सा आठवतोय. तोंडी परीक्षा होती. तोंडी परीक्षा त्यांनी आदल्या दिवशीपासूनच चालू केली होती घ्यायला. म्हणजे सांगायच्या आदल्या दिवशी पाासूनच घ्यायला चालू केली होती. तर त्यांनी काय केलं होत रिकाम्या प्रत्येकाला प्रत्येक धड्यातलं विचारणार. म्हणजे दहा धड्यातले दहा रिकाम्या जागा. असं विचारत होते. त्यातले दहा कोणते पण विचारणार.
आम्हाला तर ना बसल्या बसल्या आम्हाला तर बसल्या बसल्यांना कुठला पण शब्दाचा अर्थ विचारायला उठवत होते. आणि उगंच उभं करूनच ठेवणार बाई. आ मग लोक पोरं घाबरायची.
आणि एकदा तेजूला तर लई भारी. सगळ्यांच्या समोरच अपमानस पत असं बोललं तिला. म्हणजे एखादा प्रश्न विचारला. तिला काही उत्तर आलं नाही. तर काय म्हणतात. हा काल फेरनलवलीची जाहिरात बघितली असेल टीव्ही वरती. ते आठवत असेल. पण काल मी काय शिकवलं ते आठवत नाही.
तेच आम्हाला पण कधी कधी खूप काय पण बोलायचे बाई. एक त समोर राहतं ह़ोते म्हणून, ले ह यांना आम्ही ट्यूबलाईट असल्यापासून बघतोय. असं सांगत होते वर्गात सगळ्यांना.
आणि नंतर ना काय झालं? मी तर घबरून सगळाच अभ्यास करून तोंडी परीक्षेला समोर जाऊन उभारले. त्यांनी एक प्रश्न अर्धा विचाराच्या आधीच मी उत्तर देऊन टाकत होते.
हम्म.
त्यांनी काय केल्या नंतर ना. माझ्याकडे बघत नंतर सगळ्या पोरांना सांग त. अशी उत्तरं द्यायला आली पाहिजे. तुम्ही काय करताय? मी एखादा प्रश्न विचारला. माझा प्रश्न दोन वेळा रिपीट झाला. तरी तुम्ही मला सांगत नाही उत्तर.
बरेच जण अभ्यासच करत नव्हते बाई. पण आमचा वर्ग शिक्षक होता बाई. त्यांनी त्यावेळेला. आठवीला. आमचा त कोपऱ्यातला वर्ग होता. अन पोरानाच आधीच कळायचं. घंटा वाजवलीय. हे केलंय. ते केलंय. लगे पोरं तिथंच असायचे ना. सगळ्या दिसत होत. की आमच्या र ह्याच्यातन. वर्गातून.
हो.
मग त्यामुळ सगळ्यांना, लगेच आमचाच वर्ग पहिला बाहेर पडत होता. सर म्हणत. तुम्ही ना फक्त त्याचीच वाट बघा. कधी एकदा शाळा सुटती. आणि दफ्तर घेतलीन निघतोय आम्ही. कधी कधी तर मुद्दाम ना, शाळेला पंधरा वीस मिनटं जरी सुटायची राहिले ना तरी मुद्दाम सर ना कोणी नसल तास जर असा रिकामच असेल, ऑफ असेल. तर मुद्दाम येणार आणि उगंच भई ह्या पुस्तकात सगळ्याजण दप्तर वगैरेस आवरून बसले होतं ना. झालं पंधरा वीस मिनट शाळा सुटेल. त्या वेळेला मुद्दा मिळणार मग काहीतरी काढणार पुस्तकं काढा. मला हे विचारायचं ते येणार आहे हे मला बघायचंच आहे करून मुद्दाम परत अभ्यासाला लाभत होता सगळेजण ओ सर काय हो तुमचं झालं काय आता टाइमिंग. असं करत होते.
आणि एकदा तर माझी वहीच घेऊन गेला होता त्यानं नकाशा एका साईडला च शिकवायचे होते आणि त्याची माहिती एका पेज वर लिहायची होती. मग आमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी ते पूर्ण केलंच नव्हतं काही जणांनी मग माझी वही घेतलेत आणि तेजु त्यांच्या वर्गात जाऊन सगळ्यांना दाखवलेत. मी तुम्हाला असं कंप्लीट करायला सांगितलंय तर तुम्ही करतच नाही. आणि वई कोणाला तरी देऊन टाकलेत, मी नंतर दुसऱ्यावशी विचारयला ला की माझी वई कुठे आहे? तर म्हणताेत तुला दिली नाही का परत मी म्हणला नाही स आणली तुम्ही परत. मग नंतर ना गेलं त्यांनी त्यांच्या वर्गात कुणा कड वही असेल त्यांनी दया कोण व तयार नाही आणि वही सापडली नाही वही सापडली स्टाफरूम मध्ये आणि ह्यानी सगळ्या व मुलांना उगतच शिक्षा दिलेत. शिक्षाच दिल्यात कोण वही तरी तुम्ही मुद्दामून घरी ठेवलीय म्हणून.
आपल्या ह्याच्यात्र एकत एक दोन दिवस कोण आला नाही ते किंवा मग आपल्या शिस्तीच नाही कट कोणी टिकलीच लावली नाहीये कोणाची रिबीनच काळी नाहीे कोणाशी न स वाढले असंल असं असेल असं असेल तर सगळ्यांना ड तर घेऊन मैदानात फिरायला लावायशि बय डोक्यावर दप्तर घेऊन.
हो आणि दगडं साफ करायला लावायचे. मैदानावरचे
ते पण करायला लावायचे हे पण करायला लावायचे. नाहीतर मग सगळ्यांना वर्गाच्या बाहेर उलट म्हणजे नाही का. अ काय ते अंगठ धरून उभं करून त्याच्यावर पट्टी ठेवायचे. पट्टी पडली की मारणार, पट्टी पडली की मारणार.
त्यावेळेस तर ते डोंगरी सरांनी लय हात धुन घेतय त्यात.
डोंगरीे सरांच्या तर तासाला आम्हाला मजा पण यायची कारण खूप काय काही गोष्टींना सांगत होते ना त्यांनी. असंय तसय किंवा एखाद्या सहलीला जाण्यासाठी त्यांनाच बरोबर मुद्दाम पाठवत होत. ते का इतकं रंगून सांगणार सगळ्या गोष् बापरे पोरांना असं वाटावं किलं की जायलाच पाहिजे सहलीला आता. एवढं रंगून सांगत होत त्यांनी. त्यांच्या म खरं हस्ताक्षर वगैरे चांगलंय मराठीचं वगैरे.
क्लासेस चालूत वाटते की त्यांचे बाहेर जात की दुसऱ्या दुसऱ्या शाळेत पण चाललेत आता शिकवायला.
हो आता आपल्या शाळेत पण त्यांना बोलवतच होते की तुम्ही याच म्हणून. आम्ही फी देतो.
द जातात का आता त्यांना एक्स्ट्रा क्लाससाठी बोलवाय लागले बाहेर करन सर टाकत स्टेटसला वगैरे. बऱ्याच वेळा बघितलंय मी तरी त्यांचं.
जात्यात.
चालेल मग चला, बोलूयात नंतर आता. हम्म, बाय बाय.
बाय.